आवाज येतो का आवाज येतो. हॅलो आवाज येतो का. हॅलो हा आला आला माझा येतो का?
मी हे ब्लूटूथ कनेक्ट करत होतो मला डाउनलोड
नाही ना तुझ तुझा आवाज लई तुटत तुटत येतो माझा येतो का तुला. हॅलो,
डिस्कनेक्टेड दाखवतं दोनच मिनिटं काय चालू आहे?
हो काही नाही रे ते कालच्या दिव उद्या दिवसात मदत तेवढे फोन लावायचे?
किती राहिल अजून तुझे.
हां.
किती राहिलं.
अजून भरपूर आहे काही एक दोन जनालाच व्हायलय फक्त
म्हणताजेतेतो
हां.
लावले नव्हते कॉल तेवढे.
लावलेत पण ते लागतच नव्हते ना,?
लागत नव्हते.
नाही?
का बरं लागत नव्हते.
अच्छा तिकडंल माणूस बिझी राहतो ना. एकूण डायरेक्ट लावले का ते ठेवून जात लागत नाही. बोलायला वेळ नाही काहींना काहीला बोलायला वेळ नाही.
हां?
त्याच्यामुळं,
मग आहे त्यांना लावायचे पाच पाच कॉल पुरे करून घ्यायचे ना.
हं तीस येईल ना मग असे किती वेळा लावायचे त्याला
पाच प दो वातं ना त्याला.
हा मग पाच झाले हो बाकीचे
परत मंग मला पाच पो आला? हम्म परत वाटलंस ना नाही मीथ आता. स काललं तर तू फोन पण मग तुम्हाला तू मोकळा असल फोन करीत नाही? याखाडी मग ब्लूटूथ रा त्या.
खरं मलाच चवड राहत नाही.
खर विषय सांग का मी ब्लूटूथ घेऊन टाकेल तेवढ्यासाठी आता. कोोनची क्ॉल येते ना न जरज- समजा आपले चादैव कामण त्याच्यात काही अडचण नाही? हा म्हणजे गुतागात नाही तांबाट असना त्या दिवशी बोज टा घेतत. तीन जण आला फलताली मस्त लावून फोन किशात हांरा वात. ब्लूटूथ चालू आणि फोनही चालू मग दहा मिनटं झाले?
का झप मोड झा हम् हम् त्या दिवशी एक का ना. त्या दिवशी ना कोण चालत का त एक चाळीस गावचा होता?
हां.
बसल र कमट.
हा हा म भ अ म. दोन चार असे बाहेरूनच कॉल आले होते ना.
हा हा.
म्हणजे एक याचा होता जळगावचा. हम हम्म. हम्म.
कोणता टॉपिक घ्यायचा तोस ना.
हा कोणत ठॉपिक आहेस.
त असतो त्याच्या प पियु श. कंपनीत कामाल पाहि पा.
हं.
पंप पाईपाची कंपनी कामाला आहे पीयशी सुप्रीम.
हा हा हा अंत टॉपिक आयच बरोबर.
हा.
एक मुंबईचा होता ना आता. खाली एकााना खलाता कुठला आता काही ना बत.
हा हा.
ह.
ही आप कोण चालली.
म्हणजे काय माहिती बाबा.
नावाचा माणूस आहे तोच मेन ये ना.
हम्म हा.
ते ग्रुप वर पाहत होत तोच उत्तर देतं सगायला.
ह् नाही म अता अस होत एखाद्याचं अ. ही ॲप हे ना.
हं.
खंडून मराठा ऑर्गनायझरचं काम करतो ना.
हां.
म्हंतर याचा सांगितच.
ही आप आहे ना ती एक बाई रेसिपी सांगाची माहिती तुला. कोणती म्हातारी बाई चला पोरांना आता हे करूया.
हा हा हा.
ते नाही का रेसिपी ती बाईन जाहिरात केली ती पची.
आ.
नाही का ती एक मत तरी पा लुकडीवाली ती ह. आप काही बनवायचं क रेसिपी सांग. हाी लुगड्यावाली पा म्हातारी. तिने ही जाहिरात केली ती या ऍपची मी तवाच पाहिली ती.
हम.
म्हणे तुम्हाला घर बसल्या का. काय र ऍप डाऊनलोड करा ना आणि टास्क परे करा आणि पैसे कमवा अशी म्हणायची ती.
हम्म हम् हम्म.
पण म्हणलं आपल्याला काय एवढं त्याच्यातलं ये म्हण. किन कानामाग टाकलं पणव तुला न म्हणलं हीप मला माहिती म्हण. कहिली! न याच्यावर किती पैसे भेटतां पण, माला त काय दोन रुपये फक्त येल हे.
टास पुरे केले की देदो वा त्याच्या होईना.
टास पहिले म्या अकराशे करेल हे ना ते लिहून. लिहून पाठवायचे, लिहून पाठवायचे नही का ते सबमिट करायचे. त्याच्यातं अकराशे करेल हे!
मग आता ते चेक होतील त्याचे पडतील मग. बाकी कॉल कोणाकोणाला किती झाले त्याचे पडतील.
ते कव्हा होतील पडतील.
म आता चेक होतील तंवा पडतील, आता तेन भरपूर हे नांरे चेक करता करता.
हं हं!
ह मग काहीला भरपूर पडले. काही ला लयी लयी लयी लयी पडले.
असं हे का?
म!
कितीतरी!
ले-लेडीज ला जादा पडत जातं लेडीजला.
किती पडत असल तरी रे, किती पडत्यां असं म्हणतो. तुवा कीतवा कीती दिवसा पासुन हे!
महा आता जमता चारेक महिन्या पाहून ये.
हं!
दोन एक हजार पेडिंग हे!
हं!
हा दोन एक हजार पडले. मं काही अजून कॉलं न डिटेल होऊ राहिली हू हू!
बरा बर कोणते! कोणते कोणते टास्क येत्या, फोनचेच येत्या का लिवायचे येत्या?
लिवायचे आले होते, फोनच्या माह ते पुरे होईल आता मला टास्कच नही. हं! प्रियांकाला ऊ!
तुला कधी येती.
आता काय मी स रिसिट करीत राहतो कायमं सारखं पण काय अजून दिसना माला लिवायचे येत्या रावरो.
नवीन नवीन माणसाला देत्यां ओ ते हाय ना! जास्त करून नवीन नवीन ह!
रिफ्रेश करीत राहतो मी.
हा!
रिफ्रेश व होती बरबर.
हां हां!
हा म येल असले का, हा हा नवीन जे पण हा! मं आता व कॉलचे बी एका कॉलला तू केला त तुला शंभर रुपये हे!
हं!
आणि म्या रिसिव्ह केला तर माल ऐंशी रुपये दहा मिनटं
च्या आयला मग दोघाचा फाय दोघाचा फायदा आहे म्हणल..
दोघायचा फायदा आहे पण मग तो तिकडं जे अप्रुवल केला पाहिजे तो कॉल आप पला म्हणजे आपला हा नाही नाही आपण चेक केल्यानंतरून समजा आपण काय बोलतो.. किती फायद्याच बोलतो किंवा काय बोलतो याच्यावरती मग ते. किंवा वाईयात बोलण असलं तर मग तो कॉल रिजेक्ट तो त्यात मिनटं धरल्या जात्या अस राहत ते.
बरोबरय.?
मग ते अप्रुव्हल केले जात मग तिथं नाही नाही सांगतो भा एक उदाहरण. काही काही आता बोलत ना रे कोण काय कोण काय फसत ब
बरंय न मग काहीतरी टाइमपास करत राहायचं बा. -
हा मग त्याच्यामुळे तर आपलं कामात काम हे बी वरचेवर बॅलन्स बिलन्सच काम काही घर खर्चाचं काम होऊन जातं.?
हम्म.
दही चांगलय ते.
हां.
त्याला काही लिमिट आहे क म्हणजे काही माणूस जोडायचं त्याला काय कस काही?
नाही नाही नाही नाही जोडा जोडायचं काही नाही त्यात. नाही नाही त्याच्या वानी नाही.?
हां हां.
साखळी पद्धत नाही.?
नाही का.
नाही नाही.
ज्याला वाटलं त्याला.
हम्म, तु कोनालाय कनेक्ट कर न कोनालाय जोड. त्याचा तुझा काही नाही त्याच त्याचा प्रॉफिट फक्त.
हम्म.
हम्म. आता ताईला आजय ना काही नाही किरकोळ कारकोळच काम केल पेपर टाकायला जायचं होत.?
कुठ?
अं इढे माळवाडीवर.. म या अस बुळबुळ चाललेली याच्यात सार पिंडाळल ना मग कॅन्सल करून टाकले आणि ती विलास टाकायची होती.
हां.
हम्म ते बी नाही आता मग ते कॅन्सल करून टाकली?
ह हा.
समला काा म्हणती?
शिंबला कायथे खरडेला या येव रायला भा
थ्रिप्स का आणि त्याला थ्रिपसाच कंट्रोल होत नाही रे.
ते काळा थ्रिप्स पय का काळा थ्रिप्स
माला होता ना खयतयेतो ह पर.
आला होता पण मस् मानतो मार पण पण ती जात नाही लवकर?
हा,
तो म्हणतो उलट हा तो म्हणतो उलटं दोहा म्हणतो?
खालच्या बाजूनं?
उलट फवारा करायचा धुवायचं हा.
अ त्याचं म्हणण पानाच्या खालच्या बाजून रातून वरून इ फे हे करत खालून मारा खालून मारा तेच भारावारीे.
तू वाकडं घन आण ना म्हणे,
हा तू उअल बोसा. बेड्रु हरडर अ बे. भेटयला पाहिजे लस लावलं भेटेल इ कडे नाही भेटायचा आनंद वाले क भेटल
असं का... ते सांगायला जायचं एटी आर. ए टर टा ख तीन- तीन फुलायच राहतो म्हणे तो आना म्हणे,
हा हा हा हा बरोबर?
ह का तीन फुलायचा.
थथडं तीन फुल आहेचं राहताना दहाजन त्यांनच्या का वाताना.
ई
दाजूला फोन करून बाय मग वाटलं असत तर त्यांच्याकडे जरा हसला ते नसत. ठे पी टी आरस व्यवस्थित असला तर मग वाटलं तो घेऊन.
हा ना जर मग असलं तर मग भारी काम होईल ब फोन लावून पाहा लागेल मला.
हा फोन कोणलं प म्हणा.? मॅनला होता पण मालटाबाट्याला नाही एटीआरलाथ मजा नाही. तांबाट्याला खळबळूनच होतले पाहिजे ना रे, म्हणलंय तांबाट्याला आणला आता हॅलो येतो काळात.
आवाजच नाही या राहिला.? हॅलो,
दहा मिनट कॉल कट कर हां. हा कर.?